हाय
हा येतो आता पाऊस वगैरे चालू आहे काय तिकडं
हा पाऊस चालू आहे तेे त्याच्यामुळेच आवाज नेटवर्क बहुतेक हे काय व्हायला लागलं असं मधी -मधी हा नाही बाहेर पाऊच चालूच आहे सकाळी नव्हता पाऊस मग नाही सकाळी पाोच नव्हताच आणि मग मघापासून मधूनच कुठं तर जरा येतोय जरा चाललाय आणि आता तर कंटिन्यूव
आमच्या इकड पण तसच आहे दुपारच्या वेळेला थोडं ऊन पडलेला आज आणि परत आता आणि चालू झालाय
आता कस दोन दिवस दो न दिवस झाला आता नक्की नक्षत्र बदलय त्यामुळे मला वाटलं की पाऊस पण त्यामुळेच कमी होत आता चालू झालंय जर असं कमी आहे तुला सकाळी -सकाळी ऊन पडलेल
होय जरा होतंय इकडे पण
हो आता ते नक्षत्र बदलले ना त्याच्यामुळे ते पाऊस हे चालय
हम्म -हम् आणि काय- काय करताय
का नाही आता सकाळी भाजी आणलेली होती आणि ती फ्र्रीजला लावलीच नव्हती भाजी म्हणजे सकाळी- सकाळी म्हंटलं तर यायचं आज म्हणजे बाजार असतोय इथे मग बाजात गेले हो ज वगैरे घेऊन आले ते यायला तरी साडेबारा एक वाजून गेले होते त्याच्यानंतर मग जेवून जरा इकड तिकड भरलं तोपर्यंत मुलं चार वाजता त्यांना परत चहा वगैरे ते आवरून मग जर असं अर्जंट एक होते दोन साड्या होत्या पिकोफॉलच्या त्या केल्या आणि मग आता म्हटलं भाजी काढतस काढून सगळी फ्रीजला लावायची तरी हा पाऊस त्यामुळे बाजार मध्ये भरला होता बाजार एक दोन तीन आठवड्या बाजारला जायला भेटेना मग काय आलं टी दारावर वगैरे अस घेतो
हा- हा
बाजारात गेले की कस आपल्या आवडीनं पसंतीन अशी भाजी घ्यायला मग आला गावत्या हा हे असं म्हटलं की ते नाहीच
हो आणि त्यांनी म्हणजे कसले आणलेले असते त्यात पद्धतीने घ्यायला बाजारात कस एक ते दोन ठिकाणी बघ
बघता येतय आणि आपल्याला पण किमतींचं तिथं समज हे भरपूर झालं की ते एकांन दुसरं किंमत तिकडे- तिकड असते आपल्याला बार्गनी करायला गावत्या त्याच्यात त्यात आपण महिला एकदम एक्सपर्ट बार्गनी कर करण्यासाठी तेच असततय आपल्याला एक दोन रुपये जरी कमी केला तर ल म्हणत काहीत केलंय असं आपल्या मनाला एक का असतं
त्यामध्ये दुसरी काहीतरी भाजी येत ह
हो नाहीत नाही सगळ्याच लेडीज मला असं वाटायचं सोडा की म्हणजे बार्गनी ममध्ये मीच हे का वाट नंतर नंतर जस जस सगळ्यांच्या म मी सह सगळ्यां मला ट म्ह मी एकटच नाही सगळ्या माझ्या सारख्याच आहेत ब घ तो आधीच आ बाकांना ब मुात तिने पंधरा रुपये पावशेर लावलेलं असतंय. दहा न म्हणणारच असते तर आम्ही ान पावष हा हा होय म्हटलं की आम्ही एवढ्या खुश पाच रुपये क
आपल्यापेक्षा हुशार असतात ती तरी पण आम्हीच हुशार याच समजत
अरे मी पाच रुपये कमी केलं
काहीतरी काम करून आलेलं असते आपण बाहेर जाऊ
तर काय ते तरी भाज्या बाजारला होय म मिस्टर कामाला ना सकाळच जातात त्यानें आठ वाजता मग दुपारी जेवाय वगैरे आलेले असतात
मग लांबबाईक आहे त तुम जव
अं जवळ म्हणजे एक दहा मिनिटात जातोय बाजारात बाजार करच तोपर्यंत काही वाटत नाही एकदा बाजारची पिशवी भरली ना कि मग वाटतय कोणत संघ पाहिजे माहिती ह ओझ घेऊन त्यांना घ येण्यासाठी असं मग वाटायचं की हा कोण तर पाहिजे होत आता असं वाटतय मग अस तशी फेरी आठवड्यात ना एकदा दोनदा असते मुलांच्या शाळेसाठी म्हणून श तिथंच शाळा आहे त्यांच्या जवळ मग त्यांचं कसं काय चाललंय ंग वगैरे जाऊन विचारय लागते शाळेमध्ये
असं म्हणजे सारखं सारखं जायला लागते महिन्यातून एकदा दोनदा असं
श पण म्हणजे महिन्यातून एकदा त्यांनी ती पण वरत घव किती मार्क पडले वगैरे असं तसं पण एखाद्या विषयात जर मार्क कमी पडल्यात किंवा कोणत्या विषयात वीक आहे, काय झाले कुठल्या टॉपिक त्याला समजलं नाही. ही एवढी ती जाऊन बोलत नाही तिथ मग ते जाऊन आमच म ज्या प्रेक्षकांना सांगायचं तिथं जाऊन समक्ष सांगितलं ना थोडं लक्ष देते त मग
हम्म. आता काय सरस सगळ्या शाळेमध्ये असत चाललय सोडा. आपल्या वेळे असं काही नव्हतं. कोणी पालक मिटिंग होय. पालक मिटिंगला पण कोण वर्षातून एकदा, दोनदा असणार त्यावेळी पण
ते आमच्या आई वडिलांनी शाळेमध्ये आल्याला मला आठवत नसेल. काहीत कारणा असतो नाहीतर सुट्टी घेतली रजा
अहं अहं आमचे पालकस एवढे
होय आणि आमला कधी अभ्यास कर हे म्हणून कधी सांगि कुठलच नाही पालकांनी एवढ्या जबाबदारीच्या मधून मी अभ्यास करायच आता मुलांना अभ्यास कर कर माग लागायला लागत वस्तू कुठली नसून चालत नाही त्यांना.
होय ते सगळ्या शाळे म्हणजे तस म्हणजे सगळ्यांच्याकडे आपाप वस्तू असण गरजें
नाही नाही खूप आणि आताच नाही आताचे शिक्षण सग बदलल्या सोडा खर आता जस आहे तस त्या पद्धतीने ह्या मुलांना पण तस वडत चाल जायला पण पाहिजे त्यावेळी आपल्या वेळे एवढं हे पण नव्हतं शिक्षण सोडा जास्त आता लईच झालेस. सगळ्यांचं सग चढ उतार चढ उतार सगळ्या शिक्षणात चालू आहे
होय आणि पद्धती पण किती झाल्यात आता आपण आपलं मराठी इंग्लिश मिडियम एवढंच होत आता सेमी इंग्लिश
आता ते सेमी हे ते लहान मुलां जास्त बर्डन झाल्यागत झालय आता त्याच्यामध्ये खूप झाले. आपल्या वेळी काही नव्हत निवाांत होत.
म्हणजे लहान मुलांना हा म्हणजे या हे म्हणजे सेमी मोठा आहे किंवा इंग्लिश मिीडियम हे मोठा आहे. असं काहीतरी गैरसमज होत चालय मुलांचा पण
नाही आम् आता मडम केले खरं निवांतय आमचं पण त होत हे यांना मी तेच पोरांना म्हणत की तुम्हाला तरी बरच आमच्या आयास आम्हाला कधी अभ्यास कर म्हणत नव्हत अभ्यासापेक्षा आम्ही म्हणजे अस आम्ही मध्यमवर्गी गेस कुटुंबात असल्यामुळ सगळं काम केल्याशिवाय तर काय नव्हत आणि पहिल्या मुली म्हटले की आपण काम केलीच पाहिजेत ते ठरलेलं.
तेवढ्याला.
पहिला ते सकाळी उठले की पहिला त्या म्हशीची धार काढाय पहिला शेम काढून धार काढाय तिकडं अहं अहं.
अहं अहं हो दिवसाची सुरुवात
सुरुवात शेण काढून धार काढायला आणि त्या मशी म्हशी ना किती लि दिल ह्याच्यापासून आमची सुरुवात सकाळची तिथन हा तेच की ते सकाळ वर मग घरात मग आईला मदत करायची घर कामात तेन इकडं तिकडं. त्यातनं जाऊन पटकन कपडे धुन हे ते आणि शाळेला आणि हीत यांना रिक्षा हैता. लावाय लागते आता परत पालकांनी सोडा जायच तस नाही आम्ही चार चार पाच पाच किलोमीटर सायकल येऊन सरळ जायच होतो सरळ सायकली येन शाळेत जाणार त्या वेळे जाऊन शाळेत पोहचायचं आणि शाळा पण अशी जास्त ती नाही शिकली शाळा पण ह त शाळा शिकली ती एकदम्यवस्थित शिकलली शाळा होय स्वतःच्या हे ना संध्याकाळी सा साडेपाच ला शाळा सुटली ना ती आई विचारायची नाही की बाई पाऊस पडत होता नाहीतर तू पावसात भिजलीस का नाहीर तू एवढ्या ग नाही अस नाही त सहा ला येऊन धार निघलीच पाहिजे साडे सहा टे जाणार ना त्याच्या आधी दोनघले पाहिजे
एवढं एवढं कठीण होतं तुमचं म्हणजे थांबायच पण
सोय नाही हा तेवढं असं होत आणि ते ते पहिला आम मारालाच जायच होतो पण आम्च सांगतय आम्ही शाळेत फोनून सांगतोय आता चार ला पावसाखे तर पोरांना थांबूया दहा मिनटं आमची पोर
आम्ही होय आपला विचार असा होतोय आम्ही जे केले ते त्यांना पण
हा मग आम्ही म्हण हा मुलांना ते येऊन सोडत त म्हणजे आता सगळ्या जस जग झालंय तस पण पण व्हाय पाहिजे पण आणि वाटतय की त्यावेळी पालकांनी आपली एवढी नाही हे केलं म्हणून आम्ही एक स्ट्रॉग झालो श त्यात हो त्याच्यातून आपण स्ट्रंग झालो नंतर ना हो त्याच्यातून काहीत शिकण्यासारख मिळालं प्रत्येक गोष्टी आता आताच्या या पिढीला काही काही गोष्टी नाही आमच्या वेला नाही की आमच्या काळातले जे आहेत ना बघायचं आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांना माहित असणार शेतात नसून दे तुम्ही बाहेर जगात वावरतानासून ते कुणाशी मोठ्यांचा आ बोलण्याचा मोठ्या माणसाांच्या आदरानें बोलायचं लहानांशी कसं बय सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या माहितीत ह्या आताच्या पिढीला ते आपण सांगतोय सगळ्या गोष्टी समर सांगायला लागतं आपल्याला त्यावेळी टमॅटिक त्या समजल्या जा होत्या.
करालं हे हा म्हणजे दुसरं वागत त्या पद्धतीने आपण वागायला बघत होतो ेच
आता हा म्हणतात थोडा जग बरोबर की हा हॅलो येतो नावाज
हा बोला आता येतोय हा येतोय येतो
आता कसं झालंय जगाबरोबर ठीक आहे म्हणजे एक मतान वाटतं पण की बॉन्डे णं पण गरजेचं आहे आईवडिलांच्या सोबत किंवा हे मुलांचं आईवडिलांचं
होय पण
पण एक एक म्हणजे हे पण वाट जे आमच्या काळात होतं ते बॉन्डिंग होतं खरं आपण दाखव द होत त्यांच त्यांना नकळ समजला यायचं आणि आम्हाला त्यांनी न बोलता काही गोष्टी समजल्या जायत होत्या
होय होय
ह्यांची रविवारची सुट्टी असली की ही सकाळी नि वाां उठतात आम्हाला ते नव्हत चल कोळपा घेऊन पाहिला हि दल उठतात त्या ती मी सारखी मध्ये पोरांना तुम्ही द ला आले एका आम्ही दहा वाजता एकरभर खुळपून येत होतो रे आम्ही ते्हा घरात
शेतात वगैरे हो लग्नानंतर पण एक चार वर्ष केलं त्याच्यानंतर मग मिस्टरांच्या ह नोकरीसाठी इकडे आलो. जॉब साठी त्यांना जेवणाच ते आवडवायचं म्हणून मग का मुला शिक्षण माहितच घातल्यामुळे त पण आम्ही अ जातोय आपलं सणाला ना आम्ही दिात ना गावी गणपतीला दिवाळीला म्हणा असं जातो.
म्हणजे कोणतं गाव आहे ते तुमचं असं जवळ आहे की लांब्या मुकडून
अ ह्याच्यामध्ये कागल तालुक्यात तिकडं पुढे गारगो तिकडं.
काय हा हा हा हा. मग लांब आहे कि तिकड म्हंटलंवर
ह म जातोय सुटच्या वेळी मग जाऊन. आपलं सणासोबत मग तेवढं त्यांना पण छान वाटते ना क बाबा की आम्ही पण एकटच मग त्यामुळे त्यांना आपण वाटत की बा सासासऱ्यांना पण की हा आपली म्हणजे पोरा आली नातोंड आली त्यांचाही मन रमलं जात. सगळे आम्ही व म्हणजे आ का? शिक्षणाच पण आहे तिकडे शिक्षणाच पण न वयच त्या री ह्या सर्वलो त्याच्यामुळे म म आहे आहे शिक्षणाचा इतका काय विषय नाही शिक. शष आहे पण मिटरांच्या जॉब साठी मग त्यांच्या ज म्हट तर मग त्यांच जेवण व्हायच परत म्हणजे ह अशा गोष्टी सगळ्या व्हाय ना म्हणून ते सोबत
हम्म हम् हम्म हम्म.
ग आम्ही पण आपल्या दसऱ्यामध्ये सवानी असे जाते तिकड. त्याच्यानंतर त्यावेळी णतो चार दिवस तिथे असतो दसऱ्याच्या दिवसात परत आपलं गणपतीच्या काळात त्यावेळी आठ बरोबर घरातला गणपती बसल्याच्या आद्याल्या दिव जातोय घरच गणपती पाण्यात हे झालं विसर्जन झालं की मग दुसऱ्या येत ते आठ दिवस निवांत आम्ही झाालो होतो सगळे कुटुंब एकत्र मजा मस्ती चालू असते गावात हे खूप छान वाट होय खूप छान वा.
हो.
आता आता एवढं कायस म्हणजे